आवाज येतोय? हा हा बोला कशे आहेत तुम्ही? मी पण मस्त आहे जाऊन आले फिरून आले मग गावाला
हो जाऊन आले ना
सुट्टया होत्या ना मुलांना
होत्या पण कार्यक्रम चालूच आहे जायचं आहे यायचं चालूच असतं काय गावाजवळ आल्यामुळे जाव फक्त गावांना
हो ना ते तर आहे हम मुलं शाळेत असतील?
हो शाळेत आपण आहे ना आज टॉपिक गाव शहर काय मोबाईल वगैरे याच्यावर बोल
हो हो चालेल चालेल चालेल आता गाव जर म्हटलं म्हणजे मग गावाकडे तर खूपच छान वाटतं हो झाडं
पावसाळ्यात तर खूपच मस्त वाटतं आणि गावाला कसं असतं? तिथ गेल्यानंतर सगळे आपले नाही का सर्व एकत्र येतात बस - तात अजुन मोठ -मोठ्या जॉईंट फॅमेल्याय ते म्हणजे तो आनंदच वेगळय तस शहरांमध्ये नाहीचय शहरामध्ये दोन डोके दोन पोरं बस झाला विषय संपला
हो हो तेच ना आणि गावाकडे कसं मग गावाची माती तिचा तिचा वास आणखीन मग पाऊस पडला की आण - आणखीन तिथे मोठे मोठे घरं नाहीय पण लोकांची मन मोठी मोठीय असय तिथे
खूप मोठे मोठे मन आहे लोकांचे खूपच. आणि त्यांच्यासारखे मायाळू प्रेमाळू कोणीच नाही आहे शहरांमध्ये हा म्हणजे बघायला सुद्धा भेटत नाही. महिन्या गोष्टी आणि गावा गाव आणि शहराचा जर विचार केलाना तुम्हाला सांगते जरी अ खेड्या गावामध्ये गावांमध्ये जर एवढ विकास नस लेला झाला एवढी प्रगती नसतेल झाली काही लोक शिकलेले नसतील पण त्यांचे जे काही वि चार आहेत त्यांच्या ज्या आहेत ना त्यांची जी संस्कृती ती ते आपल्या लोकांना म्हणजे श शहरांमधल्या लोकांना कधीच आवडणार नाही ते लोक. बघा त्यांचं मन किती मोकळं असतं. आणि त्यांचं म्हणजे सगळ्या काही गोष्टी खूप त्या अडी अडचणीत कोणाला पण धावून जातील कोणाला पण मदत करतील सगळ्या ठिकाणी ते असं कुठेच अ कोणत्याच गोष्टींमध्ये स्वार्थ नाही बघत ते लोकं
हो ना आणि शहराच कसं आता प्रत्येक व्यक्ती जेच्या त्याच्या कामात बिझी असतो घरातच असो त्याला आणखीन ऑफिसचे कामं घरात ली काम मग त्यानंतर मग ते ते कसं ते ऑफिस आणि घर एवढं त्यांच्यासाठी सीमीत अस
बस बस. तेवढच एक विषय असतो कुठे जाणे नाही कोणामध्ये येणं नाही जाणं नाही जास्त लोकांचा संवाद नसतो. आणि अ त्यामुळे का काय विषय होऊन जातो त्यामुळे ते अस एकटेपणा आल्यासारखंच होत एक एकटे एकटे एकटेच राहतात हे लोक. क तुम्ही बघा गावाकडचे लोक हे ना कसे एकत्र असतात त्यांचं कस किती नाही म्हटलं ना ते सकाळी उठल्यानंतर चार चौघांमध्ये ते गावामध्ये ते हे असतं बघा ते. काय म्हणतो आपण त्याला ते, ओटा असतो मस्त सगळे बसनार. सगळे जण सगळे गप्पा करणार मन मोकळे ने राह -णार आणि कोणाच्या अडी - अडचणीत दुःखात किती धाऊून जातात.
हो अगदी म्हणजे ना गावात तिथल्या लोकांची खरच मन खूप मोठी असतात आणि इथे शहरात बघित तल ना यांची घरं मोठीे असतात.
काही काही ने मन काही नसतात मोठे तुम्ही गावाला बघा आणि पाहुणे जा किती दिवस जा काही काय कोणाला टेन्शन नसत तस शहरात कोणी एक दोन दिव म्हणजे ॲडजस्ट नाही होत. लगेचच थोडं फार होतच इकडे
हो आमच पण मामाचं गाव आहे ना तर मामाच्या गावाला कसं आता तिथे तर भांडे वगैरे तयार -तात जे तांब्याचे भांडे असतात ना ते तयार होतात तर मग तिथे गेलं का मग मामा म्हणतात तू टिकल्या पाड त्या भांड्यांना आहे ना डिझाईनला टिकल्या म्हणतात. तू टिकल्या पाड, तू असं कर, तू तसं कर मग ते तस हो. आणखीन मग चिंच चिंच फोड आहेत चिंचची झाडं आहेत मग चिंच फोडाय ची चिंच त्यांच्याकडे भरपूर असतात मग चिंच फोडाय ची तिथं मग आजी बनवून देत त्या आम्हाला ते याच्यात तिखट मीठ आणि चाट मसाला वगैरे असं टाक
किती छान लाग किती भारी टेस्ट तस शहरांमध्ये बघायला सुद्धा भेटत नाही चिं च खायचं तर लांबच आहे
शहरामध्ये पण झाड होते पण या लोकांनी एकही झाड राहू दिलं नाही.
काहीच नाही काहीच सगळे हे बिल्डिंगा नवे नवे हे रिटायर होता तर लगेच झाड म्हणजे ख टाकट खटाखट झाडं तोडून टाकता, त्याच्यामुळे बघा आता हे पावसाला पण कि ती त्रास होतय पाऊस कुठे येतोय या वर्षी तर पाऊसच येत नाहीये झाडं तोडल्यामुळे.
म्हणजे ते झाडे तोडल्यामुळे पाऊसाला पाऊस पण थांबला आणि ऊन पण जास्त पडायला लागलय, ऊन इतकं भयंकर पडायला ला लागय त तुम्ही जर यावर्षी ऊन एवढं शेचाळीस सत्तेचाळीस डिग्री गेले आहे मग पुढच्या वर्षी किती जाईल?
किती जाईल विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना मग. आता तुम्हाला सांगते नाशिकमध्ये हेेत पुना मध्ये पूर्ण दाटझाड होती इतके दाटझाड हो ते आता ते कुंभमेळा येणारे काय ते त्यांच काही करायचं खूप लोक लोकांनी विरोध केला ते झाड तोडण्यासाठी पण शेवटी तोडलेच ते झाड. आणि बघा मग असे परिणाम बघायला मिळतात आपल्याला.
पण कुंभमेळ्या जरी येत असेल तर, मग तुम्ही झाडं नका तोडून झाड्याच झा झाड कसं झाड वर किती वाढलेलं असत मोठ वरती असतं ते थोडी ना खाली अस मुळाशी तर केवढीशी जागा लागते त्याला झाड झाड नाही कापायला पाहिजे ना.
नाही कापायला पाहिजे खरंच, जसं गावाला मग शहरामध्ये म्हणजे एक झाड कुठंस आता इतकं कडक ऊन वाटलं थोडंसं सावलीत हुभ एक झाड सुद्धा दिसत नाही रस्त्याने कुठं उभं राहण्यासाठी, नाही कामाला. गावाला बघा सगळे झाडं झाडं मस्त हिरव वातावरण पावसाळ्यात तर खूप छान वाटतं ते शेतामध्ये सगळं नवीन हो सगळे पिकं असतात पूर्ण हिरवं गार असत. आणि ती शुद्ध हवा असते महत्त्वाचं म्हणजे शुद्ध हवा. त्यांच खाण्यापिण्याच्या पद्धती पण चांगल्या आहे ते नाही म्हटलं तरी त्यांच ताज ताज शेतातलाच भाजेपाला असतो, सगळं लगेच करायचं, आणि ते लोक दणकट पण असतात तेवढे शह
हो हो आणि ना ते कसं आजोळ्याच्या माझ्या. माझ्या मामाच्या गावाला पण गेलो ना तर त्यांच्या इथे म्हणजे काही कार्यक्रम वगैरे राहिला ना. तर ते त्यांच इथे पण झाड आहेत भरपूर झाड आहेत पण ते लोकांनी कधी असा विचार नाही केला अर एवढीशी जागा आहे हे झाड काप कापून टाकु जागा होऊन जाईल असं त्या एकच म्हणजे एवढी एक एकच गलीमध्ये तीन ते चार झाड आहेत ते पण नीमचे. एक तर अ औदुंबरचं आहे आणि एक य तर पिंपळाचं आहे अशी तीन चार झाडं आहेत. आणि छोटीशी गल्ली तरी सुद्धा ते लोक तिथे कार्य करतात. मंडप टाकतात, झाड ते कधीच म्हणजे असा विचार पण नही केला त्यांनी.
म आणि ज्याला ऍडजस्ट करायच तो, करतो. पण ना हे खरं चुकीच्या पद्धती ये, तुम्ही ज तोडले ना झाडं, म तेवढे लावायचा प्रयत्न पण करा, बरोबर आहे की नाही? हां. नहीं नही आता ये ना, खूप. हानी होते आणि हे पाऊस न येण्याचे कारण, हे सगळ्या काही गोष्टी मागे पुढे होण्याचं कारण हे त्यामुळेच होते सगळ्या काही गोष्टी.
हो नाही इथं इतके भरपूर झाडं ये आमच्या कॉलेनि मध्ये भरपूर पण ने ना, या वर्षी खूप कापले, खूपच झाड काप आपले ओ खूप, म्हणजे इतके मोठे-मोठे झाड ना, त्यांना
आमच्या इथं पण तसच होतं ना ई का, पुढे जागेत नाही मग गाडी गाड्या लावायला जागा नही. घाण होते, पाला पडतो, अरे पण तुम्हाला काय कळत? अरे शुद्ध हवा त्या झाडामुळे आपण चांगला श्वास घेऊ शकतो, आपल्या ना सुली राहत लोकांचं ते फक्त चांगलं राहायचं, चांगलं दिसायचं, फक्त एवढ्यातच, मग कितीक पण आजार असे ना आतून. हसं झालंय से-शहरातल्या लोकांचं नही का?
हो अगदी आणि ते कसं आता घण पण होते, झाडाची पाला पण पडतो, तो उन्हाळ्यात पडतो, कारण की तो गळ तिला असतो आणि त्यानंतर मग, हां. आणि मग त्यानंतर ते आपोआप, हो आणि त्या उभं ग मेन म्हणजे जर घाण झाली, ती पावसाळ्यात झाली, त्याच्यापासून डास निर्माण होत काय असा पण प्रॉब्लेम नही, तो उन्हा्ळ्यात पडला, उन्हाळ्यात काय सगळं कोरड असत, आपण त्याला जालू पण शकतो, उलट तें जाल ल, तर डास नही येणार तुमच्या घरात, निमच्या पाला जाळला तर..
हो डास नही येत त्याने, त्या पाल्याने आजीबात. आणि तो आणि हे ना, औषध ये ना. खूप साऱ्या गोष्टी. म्हणजे सगळ्या झाडाचा उपयो आपल्याना असा दुरुपयोग नही ये, विचार जर केला तर. तस शहराचं आणि गावा अणि शहराचा, तोच विषय होतोय. हो फक्त लोकं राहणी मानावर जाता, विचार तर विचारत पण मग काही नसतात त्यांचे, फक्त राहायचं चांगलं. बोलायचं चांगलं, दाखवायचं आम्ही खूप, बास खाता बिता काय तें त्यांनाच माहिती. तसे म्हणता, तसे गावाकडचे लोक बघा व्यवस् तीत त्यांचं जेवण असतं, जेवण असतं सकाळी, त्यांचं. दहा वाजेशी त्यांचं जेवण वगैरे आटोपून, परत संध्याकाळचं पण. सात साडेसात वाजताच परत जेवण, दिवसभर कामं करतात लोकं, परत वेळेवर झोपतात, नऊ वाजे पर्यंत, सकाळी पण पाच वाजता उठता, तसं आपल्याकडची पद्धती बघा, जीवन पद्धती रात्री अकराला जेवता आणि एक वाजता झोपता अन सकाळी दहा वाजता उठ, ही कुठली पद्धत?, म्हणजे पद्धतच नही ना शरीराला, कही कही काही भेटणारे शरीराला, आजार नही होणार तर काय होणार? या सवईंमुळे.
बरोबर ये ते कस, आता माझा, हम्. माझ्या मामाच्या घरी पण कसं करतात, सकाळी सहा वाजता मुलं उट तात, पाच वाजता आज्जी मामी उठून जाते, सहा वाजता मुलं उठली का ट्युशनची तयारी करतात, तिथून येतात, आठ वाजता नाश्ता भेटून जातो. ता भेटला का अकरा वाजता जेवण भेटून जात मग ते शाळेत जातात. आणि अकरा वाजता जेवण असं नाही ते जेवण पण करतात आणि टिफिन पण घेऊन जात चर वाजे पर्यत पाच वाजे पर्यत त्यांच पोट भर रा इकडून येऊन खाऊ खाऊ नाही करत आता जर बघितलं इथे शहरात मुलांना टाईमेवर जेवण नाही डब्यात पण
काय देतात तुम्हाला माहिती अक्षरशच्या बायका काय देतात माहिती माहिती काे पिनला पिझ्झा, पास्ता ती मॅगी आता तुम्ही सांगा ती मॅगी जर सकाळी जर टिफिन मध्ये जर दिलेलं असेल तर दुपारपर्यंत ती मॅगी काय खाण्याच्या लायकीत राहत असेल. कशी लागत असेल त्या पोरां सगळं गोळावून जात आणि त्या पोरांनी कसं खायचं. त्यापेक्षा अर तुम्ही भाजी द्या प्रॉपर भाजी द्या थोडस एखादी पोळी द्या छोटीशी. भाजीपोळी शिवाय कस हेच नाही ना हे स्नॅक्सचे प्रकार आणि थोडे पोट भरणारे मग ते पूर खाऊखऊस करणारे ते कुठे असे दणगट राहतात ते त्यांचं मसारखंही दुखलं ते दुखलं मग त्यांच्या तेवढी शक्तीच नसते ना कायमस्वरूपी आजारी ह ना हे ते म्ह खूप असे मुळ मुळे असतात ते आप गावाकडचे मुले बघ असे स्ट्रॉंग असतात. काही पण करायला लाव त कुठे बी खेळता काही पण फिरता आहे ते तसं शहरातले मुले त्यां बरोबरीच नाही करू शकणार नुसते चार भिंतीन मध्ये राहतात. हा हा हा
हो आणि ते कसं खेळायला पण बाहेर जातात नाही इथे कुठे खेळायला त्यांना बाहेर काही आई वडील तर बाहेर जॉब करतात आणि मुलांना सांभण्यासाठी
सांभाळण्यासाठी ह मग त्यांना तेच होतं ना ना आई बापाच प्रेम भेटत न क कोणी बोलायला राहात न कोणी खेळायला राहत. म ते पहिल्यापासून टीव्ही, मोबाईल, टीव्ही, मोबाईल मग ते टीव्ही मोबाईलच नादी लागतात म का त्यांना असं म्हणजे अ ज जगाला सम समोर थोडी जाता येत तर लगेच त्याना त्यांना भीती वाटते. कोणासोबत बोलत नाही शांत शांत राहतात मग ते मोबाईलच बघणं मग ते सगळ का म्हणजे त्यांच्या त्या गोष्टींमध्येच लहानपणापासून असा फरक पडतो ते मोठे होऊन काही करतच नाही ना ती मुलं.
हो हो आपले दहा मिनिट झालेच मॅडम.
हो हो चाले चाले हो मला पण चांगलं वाटलं ठीक आहे ठीक आहे. चालेल ह.